हॅलो हा हॅलो. ऐका ना मी मेसेज पण टाकलाता ग्रुप मध्ये कि मी ट्रॅव्हलिंग मध्ये रेंज येते की नाही आता येईल का आवाज तुमला बघा आता फोन केलाय हा मग ठीक आहे बोला बोला
हा हा मी बीड वर्न बोलतेय सोनल क्षीरसागर
अच्छा
हा हो मी ठीक आहे आपण कशा आहात ताई
म्हणजे काय चाललंय तुमचं
माझ पण निवांत लेकरांचा अभ्यास घेत बसले होते लेकर आलेत आता शाळ. ना
हा हा हा.
प्रवासाला निघालात का
हा हा.
हा.
तुम्ही काय चाललंय कोणत्या विषयी बोलूया आज
आज बोलू काहीतरी
अच्छा बर तिकड वातावरण कस आहे
अ उष्णता खूप आहे आ इकड बीड जिल्ह्यामध्ये आमच्या
अच्छा पाऊस वगैरे अजिबात
नाही ना एकदा पण नाही झाला नुसत गरमी तर आज बेचाळीस अंश तापमान नाही
अरे बापरे वातावरण पण नाही झालं का पावसाात.
नाही ना थोड्या वेळ सहाच्या नंतर. तर थोडं सुटत वारं आणि आभाळ येतं पण वाऱ्यामु जातात ना पूर्ण.
हा
कलं की आभार जातं
शेतात वगैरे काय असतं बीड जिल्ह्यामध्ये.
ह् आमच्या इकडे जास्त अस. सोयाबीन आणि कापूस बीड जिल्ह्यामध्ये कापूस. हो जास्त आणि ऊस ज्यांच्याकडे पाणी जास्त आहे शेतामध्ये त्यांच्याकडे ऊस आणि काय म्हणतात ते आपलं हरभरा हां सोयाब बं जास्त इकडं नाहीे
हा
असतो इकडे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या
अच्छा तिकडचं काय कोणतं पर्यटन थर्ड प्र
अ मन्मथ स्वामी कपिल धरा आणि चाकरवाडी माऊलींची
कपिल धारा
हा कपिलधारा मन्म स्वामींची
अच्छा आणि काय
चाकरवाडी माउलींची
अच्छा मावलींगची
हा आता गुरु पौर्णिमेला त्यांची हि आहे ना हा आपलं चाकरवाडीला खूप मोठा कार्यक्रम असतो हा आता चाकरवाडीला खूप मोठा कार्यक्रम असतो
आणि बीड जिल्ह्यात अ खाद्य काय म्हणजे अप काही असं काय तुमचं जेवणाच काय प्रसिद्ध आहे
प्रसिद्ध इकड आता नवीन नवीन काही पण आले न जसत आपण हॉटेलमध्ये तर जात नाही पण घरच जास्त बनलं तर बेसन भाकरी पुन्हा जास्त म्हणटलं तर मिसळ पाव बीड
हा हा हा मिळची अच्छा
हा जास्ते जे बाहेरचे बाहेरच खाणार आहे त्यांना माहिती असतं ना ते आपण जास्त बाहेरच खात. नाही जे खायचं आहे. ते गरीबांहूनच खातो.
हं तुमच्याकडे काय लोणच्याची वगैरे वेगळी पद्धत आहे का? काही कैरी. कैरीचे लोणचे वगैरे बनवतात.
हा कैरीचं लोणचं, आंब्याचं, मिरचीच पुन्हा जास्त लिंबाचं आमच्या इकड कारळाचं लोणचं बनवतात. आंब्याच्या लोणच्यामध्ये कारळ आणि हे टाकतात. मेथीदाणे जास्त कारळाचं लोणचं खूप छान लागतं ना.
त्याच्या टाकतात का?
हा आपलं ते कारळ नाही का कारण जवस आणि कारळा असतात. हा अ हा हा. ते कराळाचं लोणचे थोडस भाजायचं त्याला ओबड धोबड छान भाजून घ्यायचं आणि पुन्हा आम्ही सर्व उगं किंचित फिरवायचं. किंवा पहिलं आता जाते होते. जात्यावर करत होते, पण आता जात नसल्यामुळे मिक्सर व थोडस ओबड दोबड मोटाड घ्यायचं. आणि आपण ज्या वेळेस आपण कैऱ्या मोरू घालतो. त्याच वेळेस टाकून द्यायचं खूप खूप छान लागतं चवीला.... हा हो... आम्ही दरवर्षी आमच्या इथे तेच बनवते ना. कारळाचच
ह
हा आपण कुठल्या जिल्ह्यात येतात ताई? हा नाही नाही कारळ. आणि खूप होणय का? आणि खूप छान लागतं. चवीला कारळ हं. आमच्या आ दरवर्षी तेच बनवती ना. कारळाच हा आणि लिंबाच्या ह्याला फक्त लिंबू आणि हा का? हा नाही त्यापेक्षा फक्त कारळाच आंब्याचं लोणच कधी आलात ना आमच्या बीड जिल्ह्यात तुम्हाला नक्की खाऊ घालतो.
अच्छा्